हो हॅलो हा काय करत होत्या काही काम करत होत त्या का
नाही नाही ऍड आली मला साडेच हो ते साड्यांचीच ऍड आली ते डिलेट मारत होते हम्म हम्म हम्म, डिलेट मारली मी ते. आत्तासा.
म्हटलं आता गणपती गौरी आली, जायचं का म्हटलं मार्केटला?
हम्म ह्याला आहे ना, हो. जाऊया ना. इकडे द्वारकादास श्याम कुमारला
हा.
सेल लागलेलाय साड्यांचा. एक अ जोड्या जोडी साडीच सेल. पैठणी साडेचा. परत इथे पण आहे ना.
हम्म पैठणीचाये.
अ पाटीदार भवनला पण, पूर्ण येऊला पैठणी. जास् साड्यांचा सेल लागलेलाय. हम्म.
हा ना मग मी तेच म्हणलं जायचं, हा. उद्याकडं पैठणी एक हाये. पण एक नी एक कलर भारी भारी आले म्हणता. सगळेजणनी आणलेय आमच्याकडं.
ह.
म्हटलं आपण तरी जाऊन पाहून येऊ म्हटलो एखादे. हा रविवारी जाऊ. हे घरी राहता सांभाळायला. म आपण पटकन आवरून जाऊन येऊ म्हटलं. छान छान कलर आज इथल्या बायकांनी घेतले. पाचशे पासूने आओ सुरवात.
हो पाचशे पासूने. नऊशे आणि काय आता ते वर्कचा ब्लाऊज आलाय ना पैठणी साडीवर. हा. त्याच्या पण आहे ना जोडी साडी. नऊ जी दोन हजाराला हो ति ना साडी. ती आता नऊशे नव्याण्व लाय. हम्म नऊशे
हो. तशा पणे. वर्कच ब्लाऊजे त्याच्यावर. ह आणि त्यात पण पै ठणी आता मुनिया पैठणी.
हा मुनया पैठणीच घ्यायची पहा. मला नाव आठवत नव्हतं. मला मुनिया
आणि एक
अजून कोणतीय? ती यची पैठणी नको ब जिजा माता पण पाहाचीय कशीये? मी पाहिली च नाही. पाक खूप बायकांनी घातलेल्या होत्या.
नारायणपेठ पण आलीय. पैठणी सारखीच असती नारायणपेठ. पण प्लेन असती. काहींना बुंदे असतात. काहींना नसतात. अजून ती अ ह्याची नाही का? आता वेलीची पण आली ना पैठणी. वेल अस
ती वेलीची नको बाई. वेलीची मी माझ्या ना आता नंदेला लग्नात तीच घेऊन दिली. वेलीचीय घेऊन दिली. मोर मोरे त्याच्यामध्ये. छान घेऊन दिली. पंचवीसशे रुपयाची घेऊन दिली राजमधून.
हम्म हम्म हम्म.
म इचे पप्पा म्हणे. आता तुला घ्यायची त घे म्हणे. मग परत सनाच आ ता सेल चालूये जून जुलैचा. म्हणलं घेऊन घ्यावा. आणि पाव म्हणल आता आपल्याला चांगली दिसती ती. हिरवी त लई भारी दिसती बाई. अशी छान दिसती हिरवी पण, माझ्याकडे लई हिरव्या हिरव्या झाल्या. म्हटलं घ्यावा एखादा मोरपंखी कलर घ्यायचाय हो मला मोर. पंखी कलरच भेटत नाही चांगला फेस एकदम फ्रेश पाहिजे.
हा,
हा मोरपंखी कलर लय भारी दिसतो. नाही त मग रामा कलर.
हा रामा कलर आणि हिरवा असा मिक्स डबल कलर येतो बघा. ह बोर धूपछाव
धुपछाव नाही त्याचा
ह,
जांभळा फ्रेश जांभळा
अह, हो हो तशी आहे ना, तशी आहे ना पैठणे.
ह.. तसली भारी अशी कलर पाहिजे हे असे कायचे काही कलर
पैठणी कशी काळजी घेतली पाहिजे पैठणीची. हम्म, माझ्याकड नाहीये. माझ्या सासूबाईची आहे ना, माय सासूबाईची आहे ना, पैठणी पन्नास वर्ष जुनी ये. हा पैठणी पन्नास नाही. साठ वर्ष झाले असतील त्याला, आता हा पैठणीला. साठ कबा
साठ बासष्ट त्याला ज सोन्या जर सोन चांदीचे तार आहेच. छोटी बॉर्डर आहे. चांदीची तार आहे मधुन आणि नेवी ब्लू बॉर्डर आहे. आकाशी कलर हे मध्ये. आणि त्याला असे मध्ये पदराला असे मोर येत असे छान. आता तशी नाही मिळत डिझाईन आणि मध्ये पण असे बारीक बारीक बुंदी आहेत. छान कलर आहे. हो. नऊवारी नऊवार सा आता नेसायची. आता सणाला नेसल नसाला सणाच्या वेळेस नेसेल ना मी. हम्, मला ना त्याच्यावरचे ब्लाउजच
शिवून घ्यायचा त्याच्यावर मस्त पैठणीच ब्लाऊज आणायचं न, हा का.
कोणी ब्लाऊज असे छोटे झाले बरोबर नाही आता दुसरा शिवायचाय मला ब्लाऊज. त्याच्यावर म्हणजे म्हणजे स्टाईल आणि त्याला ते साडी आहे ना, सिल्क आहे ना, तर त्याला पिन अप नाही करतायेत मन म्हणजे प्रॉबेम नऊवारी नऊवारे मले लई मोठी होऊन जाती ना, म्हणून मी नेसत नाही. बाकी काय.
ती रूण्या साड्या छान वाटता. हे आजकालच्या साड्या बरोबर नाही वाटत. जा मग येवल्याले कुठ जाणार आहे आपण पैठणी आणायला. म्हटलं इथ पावा चांगली आहे म्हणलं घ्यायची मला पैठणी साडी. माझ्या इकडं पैठणीच नाही. आमच्या इकडे सगळ्या बायकांनी घेतल्या. सगळ्याजणी जाऊन घेऊन आल्या.
आम्हाला महालक्ष्म्यांना पैठणे घ्यायचे आहेत दोन. हम्म,
मा माहालक्ष्म्यालात कसल्या भारी दिसता घातल्यावर.
हम्म, महालक्ष्म्याला दोन पैठ थान घ्यायची. एक हिरवी एक लाल असं घ्याय ची नाही त मग पिवळी आणि आकाशी कलर असा घ्यायचा. हा असंच घ्यायचं वेगळं असे. जांभळ असे कलर दोन घ्यायचे आहेत ना चला मग तुम्ही. चला येतं का येवल्यायला जायचं का आपण
जायचं अव येवलेला आत्ता पावसाच नाही जात येत ना, नाही तर मग काय म
नाही एवढा नाही ए काय, जाऊ ना आपण बसनी जाऊ नाही,, गाडीने आपल्या आपल्या आपल्या कारने जाऊ ना
कारणे म्हणत असले तर म जाऊ. कारण की असं म्हटलं ना मग फार मला कंटाळा येतो बाहि त्या बसने जाणं येणं उतरायचं चिक. चीख परत
हा दोन दोन पैठण्या घेऊन घेऊ, हम् तुम्हाला तुम्हाला तो स्वतःला घ्यायची तर स्वतःला घ्यायची ती घ्या तशीच आम्ही घेऊन घेऊ महालक्ष्मीला तुम्ही तुम्हाला घ्या तसंच-
मला जांभळी घ्यायची नाही तर मग हिरवा घ्यायची मला दोन
हा ना आता ते आमच्या शेजारचे आहेत ना तर ते तिकडं बिझनेस करतात पैठणीचा तर ते एवल्यावरूनच पैठण नेतात आता त्यांनी सेल लावला होता तिकडे लातूरला
हो का
कालपर्वाच हो पैठण्याच
अहो, किती जणी लोक ते येवलऊन पैठणी आणता हा, हा, हा तसलीच घ्यायची मग
मग ते बिशीच सारखं ठेवतात बिशी मध्ये बिशी टाकायची हजार दोन हजारची दर महिन्याला आणि म्हणजे त्याची बिशी लागेल त्यानी पैठणी घ्यायची असं एकदम पैशच जमत नाही ना लेडीजला म्हणून मत तेच ते तसंच करतात हा मग इथं यांच्या ओळखी हेच पण आहे एक जण पण आता ते खूप वर्ष आधी होते आता नाहीे काय माहिती ओळख बघाव लागल ती एक बाई पण करत
नाही नाही घ्यायची नाही कमीत कमी पाच सहा सात आठ हजाराच्या पुढेच पैठण घेण योग्य साध्या पैठण घेऊन काही उपयोगाच्या आणि
मी मग भिशी-
आमच्या इकडने आणले हा
हजार रुपयाच जर हा टाकलं बीशी टाकली ना तर तुमचे दहा दहा मेंबर असले, बारा मेंबर असले तर तुम्हाला मत तशी पैठणी घेता येते त्यांच्याकडून- महिग मग भिशी उचलू ज्याला लागल त्याला मग ते कलर कोणता चॉईस चॉईस करायचा आणि घ्यायचा प्युअर सिल्कची पैठणी आहे आहे ना इथे कोणती ती सोसायटी नाही का हो त्याच्यामध्ये आहे ते आपण एन सेव्हन ला एन एट ला जातो ना तिकडे आहे त्या राहायला मी गेलो होते एकदा उभे उभे
पैठण काही कामाची नाही, त्याच्यातली बी माहिती पाहिजे दिसतात तशा आणि मग नंतर वेगळंच दिसत लागतं ते म्हणून म्हटलं ओरिजनल पैठणी माहिती ज्यांना आहे त्यांना घेऊन जाऊ आणि घेऊन यावं
त्या म्हना साध्याने पाच पाच हजाराच्या दहा हजाराच्या अशा महागाची आणतात त्या पैठणी आणतात, आणतात ना ते लोक विकायला. आणि ज्याला भिशीने घ्यायचं तस घेता काही जण ज्याला कॅश मध्ये घ्यायच ते कॅशमध्ये घेतात. आणि जर ज्या समजा कोणाला नसेल जमत, तर मग ते थोडे ओळखी असले मग विचार
थोडे थोडेऊन घेतात.
जर आपल्या जायचं नसेल तर हो.
हा ना एवढं एकदम पण पैसे नि ज आमच्या इकडच्यांनी आणले पाच, पाच, पाचशेच्या या कोणीसात पाचशेच्या कुणी आठशे च्या नाही ना ते काय. मशीनच्या आहेत त्या काही चांगल्या नाही दिसत अशा तर आपण साध्या साड्या घालतो. तोच हजार दोन हजाराच्या बी साड्या चांगल्या मग भेटतात मग त्याच्यापेक्षा. घ्यायची तर भारीच घ्यायची म्ह मग विनाकारण कशाला पैसे घालवायचे पाचशे आणि सहाशे रुपये. म्हणून म्हणलं तुम्हाला चालता का तुम्ही मस्तपैकी जाऊन येऊ फिरून येऊ आणि घेऊन पण येऊ खरेदी गणपतीची गौरीची त्याच्याकर त्याच्या करता फोन केला होता म्हटल., काय करता काही नाही? जाऊन येऊ थोडा पाऊस कमी झाला की जाऊ आपण आषाढी एखकादशी हा -हा
हा मज
हा मग जावु तेच तर म्हटलं काढू आहे एखादा टूर आपण खूप दिवस झाले गेलोच नाही आपण बाहेर कुठं.
हा म तिकडं आहे ना तिकडं देवीचं दर्शन घ्यायचं तिथे देवी तिच मंदिर आहे ना मोठं खूप मोठ मंदिर झालेलं हे.
कुठे हे हा-हा -हा नाव ऐकूून ये मी हा.
तिथेच आहे ना पुढे येवले च्या अ नाशिक रोड ला लागत ते. हम्म -हम्म -हम्म मग तिकडे खूप अस खूप मोठं बांधलेलं आता आधी राहण्याची पण सोय आहे तिथं राहू पण शकतो. तो आपण एक दिवस हा, हा रूम वगैरे बांधले रूम वगैरे बांधलेले आहेत ना तिथे
हो का?
आणि सगळी सुविधा आहे सगळी हा नाही आम्ही गेलो तेव्हा बांधकाम चालू होत मध्ये हा मध्ये गेलो होतो. आम्ही खूप दिवस झाल त्याला. हा तेव्हा बांधकाम चालू होतं आता जायचं तर म्हटलं बघू कोणी असंल् बरोबर तर जाऊ हम्
कमच राहां लागेल एक दिवसात जाणं येणं नाही होत मग मग पाहन
मग आहे ना तिथे रूम वगैरे आहेत ना मग
हां तेच न म्हटलं याना सांगाव् तरी म्हणजे कसं आपण बोलल का मग जरास तयारी राह पैशाची अ विचार करून मग निघता येत तेच वेळ पण पाहिजे आणि पैसे बी पाहिजे म्हण त आता सांगून देवा मग परत सन् सुद सुर झा का बाकी खरेदी प म्हणून म्हटलं यांच्या शिव साडीच दहा साड्या घेण्यापेक्षा एकच घेतली डिलिव्हरी हा मला आणायचं आहे यांना घालायला पूजेला
पिव्हर
छान दिसतो तो वरचा बी पैया आणि क आहे हा खण आणि आणायचं आहे मला यांना
पंचा आणि ते शिवून बी मिळतं ना आता. हो नुसतं आपलं ते पॅन्ट घालतात. तसं पैजम्यासारखं पैजम्यासारखं घालायचं.
सकाळी का मेन जॅकेट बि लय भारी दिसत हो जॅकेट पण आलय आता. आता ते पै
पैठणीचे पदरा पदर असतो. ना पद पदरापासून ते टोपी पण बनवत्यात अजून. जॅकिट बनवतात. आता पर्स पण निघाली. त्याची छोटे मोबाईल.
हा ना साडी आणि पर्स पण का देताय म्हणता आता हम करून देतात हे. हाव ना तिथं अस असतील मला असं वाटतं विकतच त्याच्यासोबत ठेवलेले
हो ना आहेत.